हॅलो
हा बोला
हा बलाक
काय करला
काय नाही बघा चहा घेतला तुम्ही चहा घेतला ना का झारला काय केलंय सांगग पाऊस भरपूर आहे तुमच्या इकडे पाऊस आहे का
पुरे
हो
आणि काय करताय तुम्ही शिलाई काम वगैरे
होय होय करतोय कशी काम करते मी होय घरी बसून शिलाय काम क की हा नाही त्याच्या डिझायनिंग म्हणजे असं एवढं नाही वाट पुन्हा बेसिकच झालेला बेसिकच झालेले
हम
क घरी म नस म्हणजे आपला हा ह तुम् घरीच असताय आता ते आताच म ह हो
बॅकग्राउंडचा आवाज जास्त येतो तुमच्या
बॅकग्राउंडचा उफार देतो तुम्ही तुम्ही काय करताय घरी मं
आम्ही घरीच असतोय जॉईंट फॅमिली आहे, लहान बाळ आहे त्यामुळे कुठं बाहेर जाता येत नाही
हा आम्ही पण असतो घरी म्हणजे हा आज संडे स्पेशल होतं
होय नॉनव्हेज
नॉनव्हेज होय. नाँनव्हेजच बनवलेलं सकाळीच. तुम्ही जेवनात काय?
आम्ही आज आप्पे बनवलेले. हो मिक्सडाळीची
हा हा!
हूं! य एस तर
म पावसानं जास्त पाऊस आहे का, कसा आहे तुमच्याईकड.
पाऊस आहे बाहेर पण पडता येत नाही.
इथे पण तसाच आहे खूप मुसळधार पसरलाय इथे पण
हम गावाकडे तुमची काय पेरणी वगैरे झाली
हा गावाकडं असतात सासु ससरे ते पेर